हॅलो
हा बोला ना नाही
हम्म काय करायला
काय नाही तुम्हीच
आम्ही गय नाही बस
बसले काय चाललंय बाकी
काही नाही पाऊस चालू आहे आमच्या इकडे आता
हम् हम् हम हम
तुमच्या तिकडे आहे का?
हम् पाऊस ना कालच झालेलं पण आता वातावरण पंधरा दिवसातून पडलं काल पहिल्यांदाच
हा
वातावरण थोडंफार झालंत तसं पण मग काय नाही वाराला की परत पाऊस जातो दुसरीकडेच
हो नाही आमच्या इथे चालू आले आता सध्या
चांगले म ते काय सगळं वातावरण बिघडून चाललं त्याच्यामुळे सगळं म्हणजे व्यवहारामध्ये सगळ्या गोष्टी म हे होतं ना त्या महागाई वगैरे सगळी वाढवून चालली टोमॅटो वगैरे घ्यायला गेले नॉर्मल पन्नास रुपये पाव किलो होते त्या दिवशी टोमॅटो. नाहीतर दहा रुपये किलोने कोण घेत नाही.
हम्म, हो पावसाळ्याचा येतो ना भाजीपाला नाही ना व्यव एवढ्या दिस्त ऊन्हच होत आता पावसाळ्यामुळं पाण्याने खराब होते
हम्म तेच म्हणजे ते वातावरणमुळे पण सगळ्या गोष्टींमध्ये फरक पडतो ना
हा
त्याच्यामुळे मग ते थोडाफार त्यांना फायदा तर झाला पाहिजे ना समजा वीस पंचवीस किलोचा टोमॅटो आणला तुम्ही त्याच्यात पूर्ण पावसाळ्यामध्ये अर्धे खराबच झाले तर जे आणलेले पन आहेत तेवढंच पैसे निघाले पाहिेजे त्यांच्याकडून मग ते आपल्याकडून वसूल करणार ह ना?
खराबच निघतो भाजीपाला पण हिरव्या भाज्या पण आणा त्यातून अर्धे खराबच निघतात हम्म हम्
बाकी काय म्हणत की काय काय परिणाम होत असं या वातावरणामुळे आपल्या खानपानवर त्याच्यावर
काय परणाम आता सध्या तर नाही चालूच झालं ना पाऊस
हम्म हम्म हम्म, नाही पण त्याच्यामुळे म्हणजे महागाईवर काय परिणाम होतो काय वाटतं तुम्हाला असं
महागाई काय आता पावस जास्त झाला तर महागाई भाजी आहे वाहरतातच ना
हम हम्
जास्त पाऊस झाला तर नुकसान
तुमच्या गावाकडे पण अ जास्त महाग असतात का नॉर्मल असं जसं वेगळे तेच
नाही नॉर्मलच आहे वीस रुपये पाव काही पण.
अच्छा अच्छा अच्छा.
टोमॅटो पन्नास हा असं जे सगळीकडे आम्ही संभाजीनगरला राहतो ना
हा हा हा हा नाही मग तेच सगळे कडे ना आता बघा अ पावसाळा पावसाळ्यात येत नाही उन्हाळा उन्हाळ्याच्या महिन्यामध्ये येत नाही. म्हणजे सगळ चक्रच बिघडून हम्म सगळं चक्रनं बिघडून चाललेलं आहे आता त्याच्यामुळे आणि नाशिक भागात तर बऱ्याच ठिकाणी झाडतोड झालीय. त्याच्यामुळे पण काय झालं कि वातावरणाचं नुकसान होतं ना याच्यामुळे आता झाड जर तोडली गेली तर मग ते सगळ्या परिणामचा वातावरणवर होतो पाऊस कमी पडणार ठिकाणी जस झाडे
हं या वर्षी खूप पाऊस लेट आला ना हॅलो हॅलो
हॅलो येतोय माझा आवाज? हॅलो
हॅलो
हा येतोय कावात
हा आता येतय पाऊस म्हटलं खूप लेट पडला यावर जून अर्धा संपला ना
हं संपला काही म ठिकाणी मी म्हणजे हो संपलाच मग तेच ना माणसं काय करतात आ स्वतःच्या स्वार्थासाठी कंपन्या उभ उभ्या करण्यासाठी किंवा रस्ते बनवण्यासाठी झाडांची तोडणी करतय बरोबर म्हजे झाड म्हणजे आता नाश एक भाग ना इतका पाऊस म्हणजे इतर ठिकाणी नव्हत पण या ठिकाणी इतका पाऊस असायचा इतर शहरांपेक्षा जास्त पाऊस असतो पण यावेळेस पण आता ते कुंभ मेळ्यामुळे बरेच ठिकाणी झाडं तोडली म्हणजे हजाराच्या वर कितीतरी झाड तोड तोड झाली इकडे
अरे बापरे!
हो तर मग त्याच्यामुळे काय त्याचा परिणाम पावसावर झाला सगळ आता पावसच वेळ पडला नाही ना
हा किती जून अर्धाच्या संपत आला ना आता
मग तुम्ही त्र्यंबक नाशिकच्या त्र्यंबक साईड गेले ना जेव्हा स्टार्ट होता पाऊस झाला ते संपेपर्यंत कंटिन्यू तिकडे पाऊसच खूप मुसळधार पाऊस
हा
आता मग झाडतोड झाली त्याच्यामुळे काय ते पाऊस काही नाई सगळं भाताच, आता ते भाताचं पीक त्याच साईड लागतं ना. त्र्यंबक साईड ला, घोटी वगैरेकडे जातो आपण तिकडे सगळी भाताची शेती तिकडे. जर पाऊस पाऊसच नाही पाणच नाही तर, भाताची शेती कुठे लावणार? हम्म. त्याच्यामुळे मग तांदूळ महाग मग ग गहू मागणार, हे सगळं भाजीपाला मागणार. म त्यांचे त्याचा परिणाम ल नॉर्मल आपल्या आपल्यासारख्या लोकांवर होतो
हो मिडीयम लोकांना हे भोगणं
म म त्याच परिणा आता खाण, आता खाण पिणं काय सोडून देणार आपण. ते खा मग ते खाल्ल्या शिवाय त होणार नाही.
हम्म.
मग त्याच्यामुळे मग काहीतरी जास्त एक्स्ट्रा काम शोधायचं, ते सगळ्या गोष्टी आपल्या पूर्ण झाल्याच पाहिजे. म याचा परिणाम जनरल लोकांवर होतो.
हो. मध्यमवर्गालाच हे करणं लागते, सगळं सोसणं लागते.
बरोबर. तुम्ही काय म्हणता बाकी? ते तिकडे काय असं कसलं पीक जास्त असतं तिकडे?
संभाजीनगरला? मी आम्ही काही आम्ही आ नोकरी साठी आलेलो, आमचं मूळ गाव वाशिम हाय ना. इथे काय माहिती नाही.
हम्म हम्म हम्म हम्म.
आम्ही काही नाही आम मिस्टर जॉब करतात, तर त म आता आलो आम ति तिकडे आमच्या तिकडे हळद असते हळद सोयाबीन, तूर गहू, हरभरा, आता अ आता हळदीची लागवड चालूय आमच्या गावाकड.
हो ना. अ ते तुमचं ते भाषा पण वेगळी वाटते ना जरा? विदर्भाची भाषा मग तेच काही नाही मा तेच जनरल आता, आ याच्यावरच वातावरणामुळे सगळे आता येते का? चा पाऊस पडला कि पूर यायचा हे ना. आता पूर नाही न काही नाही म्हजे, पाऊसच टायमवर होत नाही तर कधी येणार तो पुर? काही नाही हम्म, सगळया गोष्टी ये हो अ बर म्हणजे अ नस नाही, नाही इकडच्या भागात ना ते एक गोदावरी जर पूर्ण भरली तर महापूर येतो
हम्म.
तो एक पूल आहे तिकडे, म्हणजे सगळ्यात उंच पूल त्या पुलापर्यंत जर पोहोच ल पाणी तर मग इथे महापूर येतो तो असा, मजे तेव्हा जास्त प्रमाणात तेथे पाऊस झाला असं धरलं आता पण आता काय ते पाऊसाचाच ठिकाणा नाई आणि कधी बरणार, आता पाणी सुद्धा पाणी टंचाई सुद्धा इकडे व्हायला लागली.
हो.
पाणी पण आता लेट म्हणजे, एक एक अ दोन दिवस बंद, एक दिवस येणार, दोन दिवस बंद ए इथे कधी पाण्याची टंचाई नव्हती, म्हणजे रेग्युलर पाणी यायचं ना.
हम्म.
हे वातावरण
हम्म, तुम्हाला पाणी नाही का मग आता सध्या?
हॅलो.
हॅलो.
हा, बोला ना.
पाणी नाही काय म्हणल, तुम्हाला वापरायल म्हणजे असं?
नाही नाही, पा, हा पाणीचा नाहीऽऽ रोज रेग्युलर यायचं, पण आता ना पाणी, दुष्काळ पडला ना थोडा पाऊस लेट..... झाला ना, तर मग, दोन दिवस गॅप, एक दिवस पाणी....
हा....
शनिवारी बंद, हम्म, हम्म,
आमच्या इकडे पण सकाळी पण असं, सध्या तर.. आता व्हायला पाऊस, होऊन येईल सगळीकडे...
हम्म, स आजे मने हे झालं तेच म्हटलं कॉलीग चे काम पूर्ण
हा,
त्याचं वातावरण, आता ते उन्हाचं पण ऊन पण किती टेम्परेचर होतं या वेळेस....
हो, बऱ्याच जण त्रास झाला, लहान मुलं....
लहानपणा राशॅमुळे आहे ते म्हणजे चालूच चुकापत काहीतरी, आणि ते कंटिन्यू ताप वगैरे नाही येऊणार होतच लहानमुलाांना म्हणजे ते, मग मात रे वयस्कर लोकना, पण ते खूप त्रास झाला.... दरवर्षी प्रपेक्षा या वेळेस जास्त होत... हम, बरोबर.
हम्म,
बाकी काय म्हणता तुम्ही, तुमच्याकडे तो पाऊस वगैरे जास्त...
हम्म,
गावाकडे होंतो पाऊस वगैरे जास्त...
हो आमच्या विदर्भात खूप पाऊस होते इथल्यापेक्षा पण... सारख कंटिन्यू आल आभाळ म्हटलं कि खूप... गाव वाहून जाईल हम्म... नाही डोंगर नाही...
झाड वगैरे जास्त असणार...
हा झाडे वगैरे पण डोंगर नाहीत..
नाही नाहीय ना... मी जर म्हणजे कोणते कोणती गाव येतात तिकडे...
हम्म...
कोणते कोणते गाव येतात तिकडे...
वाशिम कडे का...
हा विदर्भात... कोणती कोणती गाव येतात असं अच्छा अच्छा अच्छा हा.... हा हम ह
हा सिमखेर राजा
हम्म हा नागपूर वगैरे ऐकलंय मी हो बरोबर
अकोला ऐकले असेल ना तुम्ही अ शेगावला गेले होते का कधी शे शेगाव पण विदर्भातच येतील ते
अच्छा अच्छा शेगाव तिकडे येतं का पण तुमच्या वेगळेच वाटचे ना सर बोलण्यातून
हम्म
भाषा वगैरे त्यानंद सागर वगैरे बंद आहे का तिकडचं
नाही चालू झालं ना आता
चालू झालं कारण आम्ही म्हणजे जाणार होतो पण मग ते सांगितलेलं की बंद आहे असं त्याच्यामुळे परत कॅन्सल केलं
नाही आता परत चालू झालं
बरं झालं कधीच बंद होत ते ना
हो पण चालू झालं यावर
बघू बरं आता पुढं नेक नेक्स्ट टाईम कारण आम्ही लहान असताना शाळेत असताना गेलेलो तिकडे हा हा
हम्म जायचं आता झालं चालू हम् मंग बाकी
चालेल बघायला जायला लागेल मग एका दिवशी खूप सुंदर होतं ते तेव्हा बनवलेलं मग आता काय माहिती काय आता कसं काय केलं काय नाही
आता काय माहिती मी पण आम्ही पण नाही केले एवढ्यात पण त्याला बंद असल्यामुळे आता काय माहिती काही केलं का नाही ते
हम्म ते जमिनीचे काहीतरी दोघ वाद चाललत होते ना
अच्छा हम्म
हॅलो हॅलो हा चालेल टाइम झाला मी करते कॉल
हा चालतंय